हॅलो येतोय आवाज हम् तुमचा आवाज खूप कमी येतोय बरं का
हो
जवळ जवळ ऐकायलाच येत नाहीये खूप कमी आवाज येतोय
नाही हो मोठ्याने बोलतिये
म.. मोबाईलचा प्रॉब्लेम असेल कदाचित
हम्म बरं ठिकय जाऊ द्या मुलं गेले शाळेत
हम मुलगी आली बघा तुमची
एक मुलगा शाळेत गेलेला अजून एक क्लास ला गेलेला ट्युशन ला गेलेला
माझं- माझा मुलगा यायचय तो पाच वाजता येतो
हा असं त्यांची कशी दुपारशीफ्टची एका मुलाची दुपारशीफ्ट अस ते एका मुलाची सकाळची शिप असते, त्याच्यामुळे दिवस त्याच्यातच जातो आमचा तर
जातात पण यायला एकीला जवळ आहे ती लवकर येते ती मुलगी दहावीला आहे, ती आणि मुलगा लांब आहे. तो पाच वाजता येतो. मग हा मग वेळ होत चालला यायला आता ते आले की चालू मग आणि काहीतरी
हा दहावीचं वर्ष म्हटल्यावर अजूनच लक्ष अभ्यासात कडे पूर्ण शेड्यूल बिझी असेल?
लवकर उठवा.
लवकर उठवा अभ्यासाला त्यांचा अभ्यास कंप्लीट आहे की नाही चेक करा, आता त्याच्यात उन्हाळ्या वर्गापासून चालू असेल ना?
हो हो म्हणजे आमच्याकडं कसं अ व्हेकेशन बॅचेस असतात ना त्याला घातलेल तिला मी. म्हणजे फोर्टी फाय डेज व्या हा मुलगी आहे. फोर्टी फईव डेज हा हा मग ते स्टेट आहे ना तिचं, मग ते तिला मग आम्ही दुसऱ्या गावी ठेवलेलं म्हणजे, अ म्हणजे आपल्याकडे पुणं कसं आहे. तसं इकड आहे आणि मग तिथं तिथं क्लास हॉस्टेल वर, ठेवलेलं तिला दीड महिना.
पूर्ण तिथंच आहे, मग सगळं हम?
हॉस्टेल टाईपच असत पण अ एकदम असे आय आय टीचे वगैरे टीचरस असतात शिकवायला त्यामुळं जास्त त्यांना हे असतं चांगलं शिकवलेलं मग ते.
अरे वा चांगला म्हणजे म फोर्टी फाय डेज चांगला आहे ना मग वकेशन
वर्ष खरं वर्षभराच शिकवून देणार त्यांनी नोट्स देणार पेपर्स देणार
अरे! वाव. म्हणजे, इकडे इकडे तिची पूर्ण तयारीच होऊन गेलेली. हे असं म्हटलं तरी चालेल नाही का
आता रोज कसं शिकवतात ना, तेवढंच ते अपडेट राहायचं. फक्त बघत राहायचं अपडेट करायचं हम्म. पण ते आता काय म्हणे, एल बी ए काय म्हणे बाबा लिहायचं भरपूर लिहायला लागते त्यांना.
नाही, आता दहावीला म्हटल्यावर रायटिंगच जास्त असतं असं.
हम. आपल्या वेळी काय नव्हतं बाबा असलं एल बी ए वगैरे काय लिहायचं काय नव्हतं
आता आता खूप नवीन नवीन निघ आपल्याला सर्व मराठी होतं सगळं मराठी होतं आहे, हे इंग्लिश सगळं डोक्यावरून जातं.
आता मुलग्याच्यात आणि मुलगीच्यात एवढा फरक आहे मुलगा माझा सातवीलाय खरं त्याला दहावीचा अभ्यास असल्यासारखा आहे
इतका अभ्यास आहे, हं तो पण स्टेटला असेल ना.
नाही तो सी बी एस ई लाय मग हा स्टेट आणि सी बी एस ई असं दोन वर्षाचं अंतर दोन तीन वर्षाचा अंतर अंतर पडतंय म्हणजे, आता सी बी एस ई आहे ना तो कितविलाय खरं दहावीचं त्याला सगळं सिलॅबस असलं तर.
अरे बाप रे माझे नाही हाय हे हे हेचा हेच आहे सी बी एस च आहे. दोघं पण आणि आहे एक नववी ला आहे आणि एक चौथी ला आहे हम् हा अंतर भरपूर आहे काय म्हणजे लक्ष येत लक्ष देता येत व एकाकडे तरी एक करून घेतो नाही का त्याचं त्याच मोठा जरी त्याच करून घेतो तर लहानकडे लक्ष देता येतं व असं अंतर असल्यामुळे बराच फरक पडतो कस त्याची हा लहाण्याला जस घेऊन बस बसाव लागत अभ्यासाला नाही का तस मग कस मोठा मुलगा पण समजून घेतो एखाद्या वेळेस त्याला समजून सांगतो. काही त्याला नाही समजलं तर मग घेतो मग आपल्याला जरी नाही आपल्याला कसं असतं एखाद्यास काहीच समजत नाही
आपला आणि त्यांच आपला आणि त्यांचा खूप फरक आहे अभ्यासामध्ये
ताळमेळ बसत नाही आपण त्यांच आपण सगळ मराठी तून गेलेलो.
हो आणि इतका इतका कुठं म्हणजे. इतकं कुठं अभ्यास व आणि अस जास्त हे नव्हतच मी तर नव्हते बाबा.
आहे ना नाही का चांगलं.
बापरे!
चहा बुडवण ह विषय तर राहिलेलाच नाहीये.
हो हो.
आपली तर शाळा कुठे व्हायची? आता तर जावाच पायपाईच चार पाच किलोमीटर पायपाई. जाव लागायच आम्हाला शाळेमध्ये
हम्म आणि काय म्हणजे? म्हणजे शाळा एवढी टफ वाटत न्हवती तेव्हा मला काय. शाळा म्हणजे अस एवढ बर्डन नव्हतं आत्ता मुल शाळेत जातात. का आम्हीच तर
तुम्हालाच बर्डन येत असं झालंय. शाळेत तेच आपण जातात पण बर्डन आपल्याला येत. त्यांच नाही का? आणि सारखं शाळेत न्यू न्यू. प्रोजेक्ट देत राहतात वर्षभर मुलांपेक्षा आपल्याला जास्त डोक्याला ताण राहतो.
तेच ना आपण कुठं आई बाबाना एवढा त्रास देत होतो. माझ्या मध्ये तर मी कधी अभ्यास करून घे म्हटलंच नाही.
नाही बा आणि काय होत माझी तरी आई वडील दोघंही शिकलेलं म्हणजे आई तरी थोडी चौथी पाचवी झालेली. पण वडील तर काहीच नाही. वडील तर शिकलेलेच नव्हते एकदम अंगठे आणि
शिकवणार नाही.
ते काय आपल्याला शिकवण त्याच्यामुळे आपला वर्क. आपला अभ्यास काय असेल नसेल सगळ कस का असे ना ओढून ताडून आपल्याला कम्प्लिट करायचा असायचं. तस नाही यांना यांच अभ्यास येतो आपल्याला आधी. त्यांच बगाव लागत काय राहिलेल आहे काय कम्प्लिट करायचय. तर मेसेज आपल्या ग्रुपवर येतात.
आणि एक्झाम एक्झामच असली की ती आणि वेगळच.
हा ते अजून वेगळंच आपले हा. त्यांचे एक्झाम आले का आपली एक्झाम चालू होऊन जात. ते एक.
पण अशी पिणे ना आपल्या अभ्यासा व पण अभ्यास केला तर मुलांच्या. पण अभ्यास करत.
आपल्याला शिकयला मिळ. ते असं म्हटलं तरी चालेल त्यांच्या बरोबर. त्यांच्या बरोबर आपणच शिकतय कधी हा मी तेच सांग तेना हे नवीन नवीन प्रोजेक्ट हे बनवून आण ते बनवून आणा. हे कधी केलंच नाही या गोष्टी. शाळेमध्ये आता आता या आईस्क्रीमच्या काड्यांचा किल्ला बनवा. ह याच पुट्याचा किल्ला बनवा याचे घर बनवा याच प्रोजेक्ट करा हे ते प्रदूषण वगैरे अरे बापरे! इतकं डोकं खावं लागतं सारखं त्या मो पहिल्या सर्च करत बसावं लागतं एखाद्या वेळेस
तेच बघू ते काय आपल्या डोक्याचा उपयोगच करायचा करत.
म ते तर आहेच
कुठला प्रश्न... चला विचारतिये
घेत लगेच लगेच सर्च करायचं गुगल जायच तर सर्च करायच नविन नविन व्हीडीओज काय काय येतात हं अगं रे बघतात पण इके ना अघड अवघड आणि ते करायचे. अ ना आपण करायचं आपण ते म्हटलंय. आपण त्यांच्या समोर कटपुतली सारख नाचायच असं झालेलं आहे सध्या.
हे अस स्वतःच्या डोक्यान काहीतर विचार करून करीन असं आशी हेच नाही म्हणजे मुल म्हणजे प्रत्येक गोष्ट आईत्त मिळत प्रत्येक गोष्ट ऐईत्त मिळते चला या
आणि हो आणि हो क्लास मध्ये फस्ट आल का मग क्रेडीट त्यांना. आपली मागे किती धावपळ होती तेच काही घ्या काही नाही फक्त फर्स्ट नंबर आला त्याचा आनंद त्यांना.
अगं मम्मी मी तुला सांगितलेलं मी असं केलं म्हणून आस झाल. ते हम्म सायन्स एक्झिबिशन ला पण तसच. सगळं तयार करून म
आपण द्यायचं करून आणि प्रेझंटेशन त्यांनी द्यायचं आपली परड घ्यायची त्यांच्या मागे परेड आपली असते सगळी.
त्यांच्या मागेच तेच लाईफ झाले फक्त मुलं शाळा
बास बास रुटिंग बाकी काय नाही उठल्यापासून चालू होऊन जात पहाट पासून चालू होत उठा उठा उठा आवरा आवरा आवरा.
सुट्टीमध्येच काहीतरी जरा रीलक्स
हा मय आता महिनाभर सुट्ट्या होत्या महिना दीड महिन सुट्ट्या होत्या तेवढं थोड रिलॅक्स वाटला आरे हा ते रिलॅक्स पण जाईल लग्न कार्य याच्यामध्ये. तेच दिवस गेले आमच्यात तर सगळे काहीच नाही सुट्टी अशी जाणवलीच नाही आम्हाला तर अशी माहिती आहे का.
प्रोग्राम ठेवून टाकतातग मग कोणाची वास्तू शांत आली, कोणाचं मुंज आलं, कोणाचं लग्न आलं चालूच
हा पूर्ण सुट्या तिकडेच बाहेरच. सगळे सगळे किचन बाहेर.
त्यावेळी आम्ही कुठ नाही गेलो मुलगीला बाहेर ठेवलेल ना
हा मग आता तुम्हाला तिचं दहावीच वर्ष म्हणजे आता तिची मोठी जबाबदारी नाही का आता या वर्षी आमच पुढच्या वर्षी तेच होणार हे.
त्यामुळे मग मी कुठे गेलोच नाही आणि आली ते स्कूल चालू झालं. त्यामुळे आता काय कुठे जाणार नाही आता
तर तिचे दिवस असत असे ठरलेले ना ती घरी येण्याच स्कूल चालू होण्याचे तेवढ्या दिवसाच परफेक्ट टायमिंग होता नाही का मग कायच्या सुट्ट्या
झोपून काढले तिने सुट्ट्या काढल्या काय म कंटाळलेले तिथं
मुलं पण कंटाळून जातात वो कधी कधी म असं वाटत की अरे त्यांच्या जीवापेक्षा खूप जास्त य त्यांनाही माहिती का आजकाल पहिली दुसर म्हणजे पहिलीचा मुलगा आपला आपल्या वेळेचा पहिलीचा मुलगा काय करतोय हे काही काहीच करत नव्हत असं म्हंटलं तरी चालेल काहीच करत नव्हतो आपण ज्या वेळेस पहिलीला होतो त्यावेेळेस हम्म आणि आताच बघितलं तर, पहिलीचा मुलगा आणि बालवाडीचा मुलगा सेम आहे.
सेम-सेम-सेम.
आता हम. चालेल ताई तुम्ही तिकडन कॉल करा, आता मग बोलू आपण हा.